नमस्
येतय आवाज, ह झालं जेवण?
हो झालं ना, तुमचं?
हो त्याला.
बरी आहेय तब्येत वगैरे?
बरी आहे. तेच रोज रोज स्वयंपाकायला काय तराव.
हा हो ना, सकाळी उठलं की तेच परत रात्री अजून ते.
हो तिसना प्रत नई ना. कस मात होम मेडच चांगलं. चना पणंतरी. कनसच शिव कनसच. हम्म हम्म अस.
हो ते तर आहे.
तुम्हाला काय आवडतं जेवणामध्ये?
जेवणामध्ये म्हणजे आ तर काय फेवरेट तर काही नाहीये. का म्हणजे पकेला. ते खाऊून घ्यायचं.
अच्छा.
बघता बघता आपल्याला ते काही टाइमस भेटत नाही. होम. कधी विचार केला म्हणजे असं स्वतःसाठी स्पेशल बनवावं, पण म्हणजे असं वेगळं करून इच्छा अस होत नाही.
नाही ना आपण म्हणजे दुसऱ्यासाठी बनवत असं स्पेशल कोणी सांगितलं की. आपल्याला म्हणजे असं आवडतं सगळ्यांसाठी बनवायला पण स्वतःसाठी काहीतरी असं करून खावं म्हटलं तरी नको वाटतं.
हम्म नक वात.
स्पेशल काय बनवता येते तुम्हाला? शमध्ये
इथून जास्त तर काही राहतच नाही
म्हणजे सगळां स्वयंपाक व्यवस्थित असतो
ते लेजच चालू तुम्ही काय बनवलं
अ मी काार
घरवस्त तेच
हो ना काहीतरी म्हणजे कधीतरी एक दोन चार रोजच पण म्हणजे डेलीच पण असं मसालेदार पदार्थ खायला म्हणजे व्यवस्थित नसते
हो ते मुलांना तर मग बाहेरच फास्ट फूडच हवं नाही म्हणजे रो टेस्टी जेवण पाहिजे
हा ना
हो म्ह म्हणतात म्हणे तुम्ही असं होॉटेल सारखं जेवण बनवत नाही माझ्या घ मुलांना धावडतच नाही हो बाहेरच जाता मग तेच ना मग काही आपल्याला वि विट् पण भेटत ना म जेवणामध्ये
हा ते तर आहे आपलं म्हणजे घरचं घरचच राहती के ते म्हणजे एकदम सगळे जे हे आहेत आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत
हानिकार कस ते त्याच्याने मग लठ्ठ पणा वाढतो ते सगळं आलंच ना मग म्हणजे कस आहे आपण ते खायचं हो आणि डॉक् डॉक्टरांकडे जायचं असंच झालंय आता या पिढीमध्ये युवा पिढीमध्ये तसं चालय सध्या आ हम्म म्हणजे आपलं घरच जीवन जसं राहात ण कसं आहे म्हणजे अस व्यवस्थित पण होतो साफसफाई करून तिथे तसं नसतं ना फास्ट फलणजे सांगा कस सांगा
होके
प्रमाणाला
चिरां ला
तसचत रे कस आपण मीठ साखर म्हणजे आपला योग्य वापर करून टाकतो ना आपण मुलांसाठी सांग आपले म्हातारे माणस त्यांच्यासाठी व्यवस्थित बनवतो
हा ना
हम्म कसं आहे लांबला ना तर मीठ ी दिलं तेवढंच बरं म्हणजे असं बीपीचा त्रास होत नाही
हा ते म्हणजे थोडं बाहेर जेवन म्हणजेगळे ते थोडी ना आता आपण घरी जे बनवतो ते आपल्याला माहिती राहत घरात कणाला कस पाहिजे कोणाला कस पाहिजे आपण त्याच्या आव ण ठवत बाहेरच तस नसताना
हेल्दी नसत ना देश
हो ना
ते मग असं आहे मुलांना पण सवय लागली त्यांच्यामुळे आपण खातो ठीक आहे ं म्हणजे
पण जे पाहिजे ते आपण आता घरी पण बनवू शकतो म्हणजे जे बाहेर आपण हे करतो ना मोबाईल व ते बघून सगळं आपण घरी आता बनवू शकतो
इ न
मी तर सगळं घरीच बनवते म्हणजे बाहेरून आम्ही का ऑर्डर करतच हा घरीच बनवते म्हणजे ज्याला कोणाला काही खा असलमा वडापाव पाणीपुरी काही म्हणजे जे बाहेर भेट
ते पण. हा तेच ते कस पण चांगलं त्या आपण घरी म्हणजे आपल्या पद्धतीने बणवतो स्वच्छतेने. आपण काळजी करतो. की व्यवस्थित बनेल. बाहेर कस ते आपण बघत नाही. आता पावभाजीच म्हणा त ती कोबी पाव आपण किती? चालतात किंवा सोडलेली राहते. पण तरी ते युज करतातच हॉटेलवाले. आपण घरी तसं नाही करत ना?
हा घरी म्हणजे, स्वच्छ स्वच्छ करून हे करून आपण सगळ व्यवस्थित करत असतो. बाहेरच तसं नसतं ना ते कधी पण आगो बनवल्याला ते गरम करून सगळं देऊन टाक.
देऊन टाकतात. ती एक, दोन दिवसाची भाजी ये? का काय आहे? ग्रेवी पण त्या आठ आठ दिवस बनवून ठेवता. आपण घरी तस युज करत नाही.
हा.
आपण घरी करू देत नाही आपण यवस हो म्हणजे त्याच्या बुरशी बस ली आता काय?
हो ना.
संस्काराच य.
तुम्ही काय बनवता घरी? काय काय येतं तुम्हाला?
नाही म्हणजे असंच आपण म्हणजे नाही आल का युट्युब वर बघून घ्यायचं. त्या मग तसं आपलं बाकी मग भाजी. प पवस तेस.
हो ना, म्हणजे ते युट्यूब युट्यूब मुळ आजकाल म्हणजे काही बनवता येत नाही असं काही नाही.
काही नाही, म्हणजे सगळंच येत. हो तसच म्हणजे सांगितलं आज हे बनव हो मग बर माजे एखादडे अस दोन भाजी पण बनते. घरच्यांच्या वेगळी मुलांची ची वेगळी. असं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आवडी, निवडी अस तर.
हा ना.
मग म मुलांनी सांगितलं मग असं वेगळं बनव टेस्टी हवं त्यांना ह् बनवायच मग थोडंफार काही पण आपलं मग तरी प्रयत्न करतो पण तरी एवढं काही चवयेत नाही त्या फास्ट फूड सारखी
त्या म्हणजे जे काय बनवायचंय ना त्याचे त्याचे वेगवेगळे फ्लेवर्ह भेट ते मसाले आणून करायचे व्यवस्थ
हो मजाले ब ात ना वेगळेच
हा
कसं आहे आपलं म्हणजे अस आपल्याला पण वाटतं ना कि थोडं फ्रीम हवं मग आपला पण वेळ वा्हाला जातो एवढं कर मग भट घेेत अजून किती भांडी निघतात तेी असं बाहेरस्त त म्हणण्याला सांगितलं म्हणजे
हा ना
य तर आल अस तेच
बाकी दुसरं काय येत तुम्हाला केक वगैरे बनवता का तुम्ही
केक वगैरे मग असं चालूय की प्रयत्न म्हणजे असं करू पाहू एखाद्या वेळेस
हा हा
सग साई म्हणजे डेकोरेशन वस्तू अस आणण्यासाठी म्हणज अशी इच्छा आहे की म्हणजे अस करून पाहू म्हटलं असं की एक बाहेरून आणण्यापेक्षा मग घरी बनवलेला बरा
हो ना
ते सम व्यवसथितण पव लेखा वळीस
अच्छच्छ श म्हणजे तुम् नाही मी पणाय कर ते त्याचे पण म्हणजे ऑनलाईन काहीतरी क्लासेस साहित्य करून मी पण ट्राय करणार आहे मला पण म्हणजे इच्छा होती अस कि आपण शिकून घेऊ म्हणजे आपलं घर तरी बनवता येत ना शेवटी आपल्या कला असलेला वेगळ राहते
कस म्हणजे जेवढा स्वयंपाक म्हणजे कस शिकण्याची आवड असते कि हे शिकावं ते करावं
हो कुकिंग नाही नाही मी घरी स कुंग म्ह क् ला कसं घरी
मी आई स्वत ना तेच म्हणजे असं त्यांच पाऊन पान बाकी म्हणजे मग म्हणजे सासूबाईने शिकवलं त्या करायच म्हणजे थोड दिवस त्या करायच्या मग नाही आलं का मग त्यांना विचारून घ्यायच एककडेच रेसिपी मस मग मग बाकी आप फड येन जात मोबाईल हा कस वेळे के ता मग लक्षात येऊनच जातं एवढ्या वेगवेगळ्या रे म्हणजे एवढं लक्षात यायला म्हणजे बर बररी होऊन जातं करायचं नाही आलं तर मग बाकी कस येईल नवीन शिकायचं म्हटलं मग युट्यूब वर न करून घ्यायचं ते कसं आपण घरचं म्हणजे जेवढं हेल्दी करु तर मग तेवढं चांगलं विटामिन्स म्हणजे आपल्याला आजार पण पण वाढत नाही ना म्हणजे बघा किती म्हणजे हार्ट अटॅक येताय लोकांना
हो ते म्हणजे पूर्ण खाण्यापिण्याचं पूर्ण चेंजिंगच झालेलं ना व्यवस्थित म्हणजे जे हा हेल्दी हा हेल्दी जेवणच नाही भेटत आहे
नाही भेटत त्यांना मग तस बाहेरच म्हणजे किती लहान लहान मुलांमध्ये हा प्रमाण येतोय डायबेटीसचा हार्ट अटॅकचा संगे मॅगी, मॅगी च प्रमाण खूप आहे म लहान मुलांमध्ये फास्ट फूड एवढा हेल्दी नस पास्ता म्हणा मॅगी ते मोमोज ते किती खातात मुली आता
हा खातात मोमोज येतात का तुम्हाला बनवता?
हा घरीच बनवून घेतात आपले पिठाचे बनवतो
कशापासून बनवता ते
पीठाचे आपले आपलं पीठ येतं ना पिठाचे करतो असं आपलं हेच आपण पोळी करतो ते गव्हा्चं पीठ
हा हा हा
स आपली बारीक मस्त अस चाळून घेतो त्याला असं रुमाल नाही आपलं साडी अस जस मैद्यसारख हाईट होऊन जातं
हा
कर, कोबी वगरे म्हणजे कस हेल्दीच ना आपण घरच बनून पण तस बनवता येतं
हा हा
हो तस माझ्या भाशी ला हवं होत की आज मोमोज करा म्हटलं मग करू म्हटलं तस तसं म्हटलं युट्यूब पाहूनच तस ट्राय केलं होत
हा हा.
हो तुम्ही बनवत.
फर्स्ट टाइम ट्राय केल. तेव म्हणजेु् तुम्हाला जमलं होत. का व्यवस्थित.
तसं म्हणजे ते जसं मोमोजचा आकार राहतो ना तसं नाही जमल होत. पण तेच म्हणजे. छोटी छोटी तशीच बनली होती.
ह ह नाही मला नाहीयेत पण मी म्हणजे ट्राय करून बघणार आहे नाही मी कधी बनवली नाही.
कस हे आपलं म्हणजेस म्हणजे आजार पण प्रमाणेतात लठ्ठ पण य तो पण काही नाही एवढं काही बनवत नाही आम्ही तशी वस्तू आम्हाला असं हिंदीच हेल्दी हेल्दी म्हणजे कसे मुल पण खातात आवडीने भाजी वगैरे खा खायची सवय लावतो.
अच्छा अच्छा.
हो.
चांगली गोष्ट आहे ना,
हम्म. काय म अजून
काही नाही बघा बरं वाटलं तुम्हाला बोलून?
हो चालेल बोलू मंग नंतर
हो हो.
हो.